हॅलो हॅलो धडा की
म थोडा के
हो आ्म्ही चांगलं हवय ती
हम्म काय करता
काय नाय
हो हो जेवलो हो हो जेवलो तुमच्या लाके
हो हा मी बीटा जेवलो कासा पडवा करला तुम्ही अजू
हा मीथ कुठाच्या शेंगा तुम्ही काच
आम्ही वांगी भात करलो जू बेबी न घरीचहात आमची मोठी बेबी आली घरी एनेकली बेबी आली वांगी भत इष्टा मला तर आता ते हला करलय आता
ओके
हो आता हे उभाचा दिवस तशी राहते काय कालन करलाय धड नाही हो ना आता आंबिल करून पिलो
बेस कर टाकतो ना
हो तुम्ही आमिल पिता का तिकडे
हो तेथू पण जास्त माहिती नाही. तितलं आमच्या घरात तेवढ्या माहिती आमचं घरात तिथलं जास्त माहिती.
हो नाही करून घेवात असता घरी तुम्ही.
हां हां इकडे सम. ते घराघरी आंबिल करून पित असत.
माहिती, हो. कि इकडे आंबिलूपित साखा दुपार मिरच्या घाटात रांधल पण आहे रांधल की हे उभाचा दिवस आंबिल. पिला दोड राय.
ह ह अंबिला. पिलं धड पण, आता आमच्या घरचे तेवढे पिवाले नाही देतात बाई
ओके.
हम्म
आता उभे माणूस तू या इकडे वावर गेला काय आता बाटील मध भरून आंबिल धरून जात तू तिकडे आता पघूनतात.
ह हा तु्ही जता काय वावरालाय.
हो वावरे जातू आम्हाला या भेदडी वांगी या अकनाचे आहात. या आता पिकवतू हामी.
हा. तुम्हाला घरी
घरी पीकव, हो घरी पीकव तू आमचे वावर यत आहात.
हा हाआ
तर वर मल्या भाासिक गाय तशी राहणा पणा आले नाई की,
हो हो
आहात का तुम तुम्हाले आहात का त्यावारी
आ आमची करतात धान्यार करतात
हो की काय पीकवता मारी ती.
धानो, कापूसो हूं हा पीकवतात. अधिक बाई
तुम्ही बी बीत पिकवता की,
आम्ही तवा हे साली नाय करा आत धान करावा आम्हाला पाणी नाही स आम्ही नाही करा
ते घालून घेतलं हेज्यात ते ना ते ते
ते आम्ही मोटर नाही घाला आम्हाले आमचा वावराच्या वरती कालवा राहल ते कालवा तूस तुटलेले पाणी नाय त नाय घाला काल वाातलच येते हमाले पाणी हा तसं कोण नाही घाला
धड राहतय की मरी चांगलं
हो हो चांगलच
हेच मरी आम्ही पिक कवाचो होय त माारी खावाचो न होय की आता
हलवा म्हणत त ड डॅम डयामच पाणी सयकल कालवामदि याहचा
हा हा तस सोय घेवा
हूं
कोटी विकता मारी तुम टेकाढ तिकडे
हामित आम्ही आमचं आम्ही विकूनय आम्हाला घरापूरत होतत आम्ही इथ हा करतो त्या येतात की वण्यार सहाल इथल मला देणार आहात कड करल्या भान कापल्या गोल्या आम्हाला म आम्ही गेल्यासाली तर नाही विकाय हे साली आता काय होतय जो पीक निघल्या विकावा हामच्या खरा म्हण
हो आता उभचा दिवस हये आता जीव्हू पाणी घालालागजेल झाडाना आले
हो हो
नाही त आ
आधी आम्ही दिष्टि बोम् मारू दया आम्हाना
हम्म का काय डुक्करा येतात एक एक बारको तुलो हा येतच आहे की बा एकडाई
गीकडे हा माग कड कोणाकड कि घ्या कनिस मक्याच कनिस च मोतम जोरून गेलं की
ओके काय की मला नाही माहित म
ताव का गे
हम्म नाही माहीत
घे काही कि बोर लावत मन करंट लावायला गेलं त करंट शाक पूरा सर्किट होल त हे त्याच वाव मतम त्या कनिसा पूरा इंग्र भुजल्याच्यानी झाडापूरा आ आ होंगलये
होके
हो पापमु त्याच मत म इंटरनेट मध्ये येत आहे
ह हा मी देक्ला काय पण मला तेतला आद नाहीत
त्याहच भुई वावर किती आहे कि तिथलं मोत्तम हे होल त्याह्याच
म मक्क मक्याच कनस घाटला तेवढ य वावरपुरा
हो मक्काच कनस घातला त आता मोतम त्य होल आता पाप बिचार म्हनवला आता कोण घेतात कोण नाही घेत झाडा मत गेले मलच्या आणि भूई्यार पुरले भुईसगा काजही हेले
का सांमतता गल काय
हेच आता शॉ्ट सर्किट होलं पाणी घालतं आणि गिणी घालत आणि करंट सांग धोड राहावा वा
हो आता याच पाण्या पावसा्याने जागृता करावावा
पाण्या पाव तर का होते बया
हा करंट कव्ह वायरला गेलो खालता पडून राहिलं शाक नाही लागे
हो ठीक आहे ते बारा बारा सय तू बोलाच
हम्म करंट कोण जागृता कसरावावा कोणत्या कालाम होल्या कवर कसं काय होते की हम्
आता पुूर पाऊस मधी ऊब लागत आहे ऊब मध्ये दऊ लागत आहे काय काय क होते उत्तम हो
ना आता ह उघ मात्र
हो बा कोठते बाहेर जवायला नाही ये ना काय नाही ये ना घरी राहणं होते आता विरच्या काशी होल्याकडे आता पाणी घालायला जात वावरारी मधी.
हा!
फेस म्हणता ये.
इकड तर आता हस आहे सहा सातू होले दिवस उभास नाही जण सहा वाजता उभास राहतई पुडताच्यावाई म्हण.
शामला की मिरचाकाची.
हा!
आठ नव हो!
हा!
भहानली पोरंड मत मागकी खेळत राहत तू उभे राहतो बाहेर जात राहत तो इकडे तिकडे.
हूं!
आता ऐकतात की आता त्या लहानली खेळतो खेळतो मला जात त तेची होते आता.
हो घरण आातच खेळवावं काय तर खेळ खेलू. एला.
वाहनासगं नव्हत
हूं!
हूं हो!
जेवाण झाला की मारी.
हा तू ना करता की.
नसतंरत.
नाही पिकत का कुठं. सांगा
मारी काहाल घेेत बया आता कठे पाऊस मध्ये कुठ ध राहतात ना काही
आता चोग रोज होतंय म्हण आण ता खावाय म बण तिक टेस्ट नाही तिथे
हा हा यास आता कोणतं? त आंबेगिंबे खात असणागी
लजू बनाय
आंबे पिकू आंबे विकत आणलं तुम्हाकडं
हो हो पिकतात एक दोन एक दोन आत्ताच पिक स्त पिकतात
हामाकड नसव बया बाहेर जाऊन खाता मारल्या का ये जूक पैसे म्हणतात तिकडे
हो के किनवला शंभर रुपये हाय का नही.
हो हो शंभर रुपये हा या गोड राहतात तेवढ्या गोड नसे राहतो एक एक पैसे देणार तर बेस
चापोरा उकंद घालवून पि होता तो
हो कोणत्या घालात रा तू कोणत्या बेसल्या की नाही समज तू कोणते गोड चे ती नाही समजत आ बेसचे आणला तवर बेसले आनगे तुम्हारे राहता महीमारी
हा सॉरे
हा तरे ठेवता
माठ